हॅलो. केसं आग लय गळली.
माझी तर तुझ्या वर.
काहीच राहिल नाहीत, पूर्ण कसली जाड केस होती माझी. काय म्हणजे काहीच राहिलं नाहीत बघ आता. तेल काल कांद्याच ते कांदा नाही घाटलो, ते ते जास्व स्वंदिच तेल, करतोय ती केलय. तसे गळायल्यातच ती
हा
जास्- वंदी नंतर ते कडीपत्ता तेन घालून तेल करतोय बघ.
हं
ते तयार केलय खरं, गळायच तसं गळतयच आणि
वरण काय आतन पण लागतय पोषण तेला बदाम खायचे भिजवलेले रोज.
बदाम काय, मध्ये पिल्या ऍडमिट हो त बघ तवा पसनच लय गळायला लागल्यात.
ह - ह. टेन्शन न पण गळतात.
टेन्शन ते जरा ऍडमिट होत, तवाच जरा बघ.
हम् हम्
हम् हम् आवरली कामं
नाही अजून भांडी घासणार आहे. फोन एकसारखं यालतं हेंचा काय? फोन अजून स्विचाॅपच आहे वाटतं ला लावालत सारखं लागेना कामावरून कधी येणार आहे विचारायला?
चार्जिंग नाही काय? त्यात
नाही तिथ रेंज नसत्या आणि मग दुपारी स्विच ऑफ करून ठेवलाय तेनी सारखं फोन याय लागल्यात म्हणून कोणाच?
हा हा काय ड्रायविंगच करत्यात ना
नाही आता लोडिंगला जात्यात
होय ओझं
हम्म
हं हं किती वाजे पर्यंत येत्यात म संध्याकाळी?
साडे सहा सात ला येतात आता कि ती सात वाजत आले की
मग पोरींचा अभ्यास तेन घेत असेल तिला
हम्म हम् दुध आणायचं हेच की
हा हा दुधाला कुठं गावात येताय
गावात नाही
घरगुतीच घेत नाही काय कुणाच घरगुती नेत नाही
नाही
हम्म हम्म जरा इकडं पण च भाड्याचं बघायच नाही का ग खोली
अम
भाड्याच इकडं कुठ तर गावात बघायचं नाही काय म्हंडल लईच लांब
हम्म.. का सारख्या खोल्या बदण्याचं आयुष्य केले आपलंच कुठं तर बघायस
तुमच्या रानातत तुम्ही बांधणार होता नव्ह
बांधणार होतो कुठ? काय? रान आता विकणार आहे
का?
नाही त्यात पावसात पाणी चार महिने हटत नाही
हम्म हम्म
काय उपयोग आहे सांग त्याचा
हम्म हम्म
देऊन टाकायचं आणि गुंठाबर कुठतरी घ्यायच
चालतय की
हम्म हम्
गुंठावर म्हन तेवढंच बांधाय तर येतल
काय? उप
हा तेच की बांधायच येत आहे ना
हम्म हम्म तर विकायला तर कुठलं? काय? डॉक्युमेंट्स आणि हे आणि ते लय जुळणी कराला लागलाय
हा तर ते बघूवयनी तरी पण तेथ राहत नसतील त्या घरात
हम् वट वरतीच हायत राहायलि तिथे पण कोत मुक्कामला तेण असतय
हा
हम्म
इथ
चालतंय
आता कोण आपल्या
हॅलो
गावात म्हणलं आता कोणा त खाली तिथं श्रुती त्यांच्यात पण ती कांबळ्यांची राहायला लागेल
हम्म हम्म
काय ते हॅलो
काय म्हणलीस?
काकीला फोन केलतीस काय म्हटलं?
बदली की त्यात माती पडत होती तोवर तेवढ्यासाठी घेतली होती गं आता ते गाळे त्यांच्या घरापुढचे रिकामे झाले की ते
कुठली मग?
महेश तेनी राहायला होती ती अक-अक्षय तेनी होती बघ तिथं ते
हॅलो
हॅलो
हा ते अक्षय तेन राहायला नव्हतीत का? ती खोली
होय खर मग मी त्या पाण्याच्या किती जवळ आलोय गं
मोट्यान बोल की
अग काकी तिथं जाणार हाय काय म्हणलं आईला
काकी काय माहित आता काय करतेत मी काय नाही गं वि विचारलं माझी म्हणत होती गळतय माती पडतिया काय माहित?
कसं? काय तसल्या घरात? पाणीच पाणी येतय कोणास ठाऊक बाहेरनच
अ गमतय आम्हाला तिथंच श्रुतीच्यात एवढं राहायला खरं हा
राहिल नसतोहि आपल्याला
हा हा नाही गमते त्याला काय आता उन्हाळा एवढा उन्हाळा हाय त्या घरात अजिबात असं उनाडा उनाळा जाणवला नाही.
नाही खरं जे खिडक्या बिडक्या असत कुठ तरी असता प चाललं असतं खर व्यवस्थित पाहिजे तिकडे तिकडेतारच
ते कसं झालंय सगळ्यांनी घर बांधताना उंचीवर बांधल्यात म्हणून ते आम
आता आमचं पण मच होतं तिक आम्हाला पण आ ते कुडाचं बांबूच तेन नसत्यात का
हम्म- हम्म.
ह त तिथं फ मतला
हा
हम् तुझा आवाज आहे ना असच स्पष्ट ऐकू येईना. लांब ठेवलास, फोन ल
मोबाईल
हम्म हम्म जरा मो ठ्यान बोल मग.
स्वयपाक आता संध्याकाळच.
हं हं. लवकर जेवतायसा?
मूड झाल.
होय, लय ह्या वर्षी उखाडा होता उन्हाळा
केसातील कोंडा आत्ता
काय ते
डोक्यात हाय
हम्म
हूं हूं ते अलोवेरा लावायचं ग जरा
हूं कुंडीच्या डोक्यावर अस घ्यायच ते
कोंडात तेन काय नाही फगत केस तं गळायला लागल्यात बघ पूर्ण बारीक झालत.
केस पण अन त्यात कोंडा पण हा दोन महिने झाल
हूं हूं तुझा आवाज मला क्लिअर ये ना शब्द काय बोलायलिस तेच कळना.
व्हय म्हंटल बोलवलय की
हेडफोन कसल घाटल्यास हूं म्हणजे ते डबीतल एक का आसला
हु हु
बघितलाय हा हा
ते पाण्याच अपॉप केल्यावर येत नसल गं
हा हा भांडी घासायला मग तिथल्या तिथच वर हाय
भांडी घासायला वर हाय का खाली याला लागतंय
म बेसीनलाच घासतीयास हा हा मग काय नाय
माझ बाबा मोबाईल
धुणं
माग कपाट हायं गं कपाटावंर मोबाईल ठेवलाय कानात हेडफोनच घातलेत
हूं
हॅलो
हा धुनं म्हंटल धुनं धुवायला
धुणं तर बाथरूमध्येच
कितीय भाड त्याला
तीन हजार रुपये येणारेत
काय? ते
तीन हजार रुपये
हम् हम बक्कळ हायं कि मग आणि लाईट बिल ते
सगळं आपणच हम् हम
ह पाऊस तेन काय नाय ना तिकडं?
हम्म
हम्म हम् बघ वारा आता सुटलंया
तुझं झाला स्वयंपाक सगळा
नाय लाईट गेली कि भाजी फक्त झालिया भांडी घासली धुन काढलं पिल्याला जरा चारल अर्धी चपाती वं आ
थोड्या टाइम साठी भाजी केलिया
हा तेच केलं रब रबीत केलं मग भात घालणार तो आणि ते श पूरण ज्या दिवशी कर करतोय त्या दिवशी भातच कोण खात नाहीत
घातला नाही भात घ्या घालायला कुकरात तर दोन वेळा अस झालं म आत्ती म्हणली होती जव्हा श गुरी त्यां वेळी भात घालूस नको मग ते लक्षात आल्यावर आणी कुकर ठेवला तसच कारण मी भात खात नाही नाहीय खातो तो मधी लई आता नाही खात
आ..
जाड होतय म्हणून
जाड झालयोच
मग का खात नाही स
अं नाही पहिल्यापासनच लय आवड नव्हती आता सुट्टीला जरा जाऊन आलंल जरा वजन वाढलय ना लई वाढलं नाही कुठे एक किलो वाढल तरी पण कमी करायचंय आ..
पंचावन्न
मं मी क आणि लावतो बघ मोबाईल जवळ आहे ना.
हम्
हाय ना
हा
हम